हॅलो
हां
किती वेळा कॉल कराव लागते त काहीच नाही ते प्रोफाईल बनवत आहो
हा हा हा असं आहे तर नाही का याच्यामध्ये काम कर मग आपला टाईम ही म्हणजे चांगला जातोय नाही का
हम्म
आणि अ प्रॉफिट ही मिळते माहिती ही मिळते वरून आपल्याला
हो
अस हाय
घ्यायच्या पैसे टाकून म्हणजे म्हणजे जर इथ पैसे आले म्हणजे या ऍपच्या अकाउंटमध्येच राहतील ना मग कारण माझ्या मोबाईल ला नाही का बँक वगैरे काहीच कनेक्ट नाही
नाही नाही ते काहीच नाही लागत
नाही तर ट्रान्सफरही कशी होतील मग
अ अकाउंट नंबर टाकल तरी होते ना ते जाऊ दे आपल्याला नाही का अशाबद्दल येत ह्या याच्यावरून नाही का ह्या ऍप्स वरून लावली मी फोन नाही का तुला हम्म
हो हो
अच्छा आहे तर कसा गेला गुढी पाडवा अ
हो का गुडी उभारल्या गुढी उभारल्या का
नाही गुढी नाही जे गुढी वगैरे नाही उभारली ते असंच म्हणजे नवीन
हो का तिकडे खूप सजवले वगैरे ना
हम्म.
तिकडे आपल्या ऋषिकेशच्या घराकडे.
हो हो तिकडे नाही गेलतो.
है ना.
मी बाहेर
हम्म तिकडे आ -ता आपला भाग इकडच नाही का आपला, अ हा. गांधी चौक वगैरे. हम्म.
हा हो दरवर्षीच तसंच असतं.
हा.